हां बोल
बोल
अगं ते काय परत तसंच झालं अगं माझे म्हणजे तूला मग असं सांगितलं ना की ते कॉल हे झाले म्हणून म आता ते कॉल गेलेत वाटतं ग माझं
सगळं
वाया गेलं वाटत म्हणजे आता मी तुला म्हंटले ना माझा अजून एक कॉल राहतोय म्हणून
हा
तरी पण कॉल गेलाच तो
कसं काय
काय माहित बाई काय झालं हो अगं पण माझ्या आता कणी एकूण किती कॉल वेस्ट झालेत माहितेय काय? एक काहीतरी पाच, सहा काय सात गेल्यात वाटतं कॉल.
ह मला तर पहिला काय माहित नव्हत तेव्हा तर माझं सगळंच गेलंत. माझं तर तीसच्या तीस गेलत. माझं तस वाया.
म्हणजे मला पण येतील. आय थिंक परत.
काय माहित आता काय होणारे. तेच म्हटलं. हे तर टास्क करून घेऊया म्हटलं.
व्हय. म्या आता माझं कसं होत. आता हे फोन फ्रेंड चा टास्क कमप्लीट केलो कणी. हे आता. म्हणजे कसं पण वेळ मिळेल तस कॉल तर करता येतेय. आणि कोणतर असं घर साईडला वगैरे नसल तर. ते आता जे नवीन आल्या आता असाईन झाले ना. ते करता येतय. कारण की त्यात आवाज ते नकोय ना.
हो अगं घरात म्हणजे कणी, आवाजत होता ना. म्हणजे ग गाडी जरी चाललीय. तरी त्याचा आवाज झालेला त्याच्यात रेकॉर्डिंग. बाई म्हंटलं मी आता करू काय? मग वरती टेरेस वर गेलो.
टेरेस वरती तर जास्त येणार.
नाही आवाज नाही कुठला आला. वाऱ्याचा आवाज यायला लागला. अरे बापरे म
तरी कणी रेकॉर्डिंग केले. त्यात गाड्यांचा वगैरे आवाज आला. घरात बसून. हो ना. मधल्या खोलीत आणि बसलोय. गाड्यांचा पिप्पिप आवाज आलाय त्यात.
आता म करायचं कधी. बारा वाज
त्या तर त्याच वेळी तर कुत्री वरडतात.
म आता काय बोलायचं. अग त्यानी म्हणजे मी तर ते मराठी टायपिंगचय कीनी माझ. मीझी केलं सहा हजार ते म्हणालो. त्यात तर एक आशा शिव्या दिल्यात बाई.
रिजेक्ट करा म्हणून सांगितले त्यात.
मी मी नाही. मी अनवेलेब ट टॅग लावून टाकलाय. मी डायरेक्ट. ट. होय अग.
सांगितलेलं ना आधीच.
नाही मला पण माहित नव्हत सोड. पण असं म्हणजे आता रेकॉर्डिंग होते. माहितेय एवढं तर, कशाला उगंच करायचं काय तर. आणि इता त्या दुसऱ्या बा रत्नागिरी साईडच्या. म्हणजे ज्या आहेत ना लेडीज. त्यांचं काय कळतच नाही बोलताल. एवढं फास्ट बोलतात कनी त्या.
तीकडच्या पण आहेत व्हय. याला जॉईन.
होय. मला त्यांचं, मला येत की त्यांचं पण.
ह मला तरी काय आलं. म्हणजे एक परवाच्या वेळी कनी टेस्ट च आलतं ना एक. दहा बाराच काहीतरी. वीस झालतं त्यावेळी. त्यावेळी मला तरी, फक्त इथल्याच आमच्या इथले कोल्हापूरचे. परत पुण्याच्या साईडचे. ते नीयेत. आणि मुंबई कसे ते. भरभर भरभर बोल त्यात ना.
नाही मला मुंबईचं पण कळतय सोडा. असा नाहीये कळत नाही. ते लो म्हणजे कोकण साईडची भाषा असल. कायगो बा. जवलोका बा. हे कसं मग त्यात आणि एवढं फास्ट बोलतात कनी त्यांनी लई कन्फ्युजन होतय अगं.
आणि तिनी मुंबईची पुण्याची वगैरे अस तने अशी फास्टमध्ये बोलतात. आणि त्याने असं बोल ते. करते. असं बोलतात ना ते असं, म्हणजे लई फास्ट मध्ये होतय असं वाटतय ते. बोलते ना ग, मी करते ना ग, असे ते सूर लावून वगैरे बोलतात.
ते नाही ते समजतय सोड मला
हा मला तर ते झिरो पॉईंट फाय एक्स वर ठेवून ऐकायला लागते मला त्यांचं जरी आलं तर.
नाही, नाही मला ते कळतय पण ती तिकडची साईडची भाषा आहे मम्मी आहे ग म्हणजे पण मला भाषा समज
हा म्हणून ग. आम्हीत कोल्हापुरातल्याच हाय म्हणून आम्ही एवढं हे होत नाही ग ते. सगळ्याशी मुली पण मुलांसारखे बोलतात न हीत म्हणून.
नाही, नाही. तसं काही नाही आहे पण त्यांची भाषा काय कळतच नाही अ किती हे करून ऐकाय लागते माहती काय मला समजलं नाही तुम्ही ते टॅग लावून टाकते होय.
त्याचा काय विषय नाही एवढा बाय या ते तेेव बोलतात. पण ऐकायला चांगलं वाटतय. ऐकायला चांगलं वाटते त्यांची भाषा. कोकणी कोकणच्या साईड त्यांची ग. ते असं फास्टात बोलतात ना म्हणून ते कळत नाही.
हो आमच्या इथं म्हणजे जे आम्ही म्हणजे आम्हाला डान्स शिकवायला ते सर येतात. ना गौरव सर म्हणुन. हा त्यां नाय म्हणजे त्यांनी पण रत्नागिरीच आहेत ना पण त्यांनी नाही तस बोलु ग त्यांनी व्यवस्थित छान
त्यांनी तिथं राहत नसतील ग वेगळीकडे राहत असतील त्यांचा जन्म तिथं झाला असाल असं काहीतरी झाल.
नाही ग तिथंच राहतात ती लोक पण कणी म्हणजे त्यांनी जास्त फिरतात तेवढंच.
हा. मग त्यामुळे त्यांच असण, हा बरोबर आहे बरोबर.
होय लई प्रोफेशनल बोलतात काय त्यांची.
हाय बाई. आता सगळीकडे असं भाषा बदलायलाच लागतेय ना ग म्हणजे आता कस कुठ जाई
जस असेल तस बोलायला लागतय तिथ.
त्यांना आपली पुढच ज्यांना आपल्याला सांगायचं असत त्यांना पण आपली भाषा कळायला पाहिजे हे पहिला
होय आणि आपल्याला फक्त मराठी आणि हिंदी भाषा येणार होय इंग्लिशचा आणि आपला काय संबंध च
तेवढंच एखाद दुसरे दोन शब्द.
हाय, हॅल्लो झाल.
हा सपलं.
इंग्लिश झालं आमच.
म्हटल एवढंच शिकवल शाळेत.
येतस नाही आता हे कॉलच आहे की नाही आपल्याला काय म्हणून पेमेंट येत तिथं ग?
काय माहितीग ते कसं असते माहिती काय पेमेंटच्या वेळीच म्हणजे फोन फ्रेंड टास्क सुरू असत की नाही त्याच वेळी दुसरा कुठला तरी टास्क सुरूच असतो कायम.
हा, म्हण नाही, नाही, नाही आता तेज बघ आता लोकवाणीच कस आहेय तिथं लिहिलंय ना लोकवाणी टास्क पेमेंट अस, तर मग ह्याच काय लिहिलेलं असतय असं विचारायला
काय माहित नाही ग पण एवढच माहित ते कि जर मी तुला कॉल केला तर मला शंभर एका कॅलच तुला ऐंशी. असं काहीतरी पडतय तेनी तिथं वरती इंट्रोडक्शन ला सांगितलेलं ते. व्हय, ते आणि कार्याच्या जो व्हाट्सअप ला जे म्हणजे असं पर्सनल ला जे कार्याचं ते हे पडतंय.
हम्, होय काय. मग तुला आणि परत पाच कॉल आलेत का नाहीत.
मी अजून रिफ्रेश केलं नाही.
रिफ्रेश केल्यावर येणार व्हय, आता माझं तेविसावा म्हणजे अजून- हा पण माझा अजुन एक मग मी तुलाच करतो आता काय मग लागला तर ते पण तुला
वय मी आता रिफ्रेश केल्यानंतर परत तुला कॉल लागला तर ठीक नाही तर आता मला अजुन दोघी कोण हुडकायला लागतातच ग्रुप मधच घ्यायला पाहिजेत.
नाही त्या माझ्या आहेत त्या पुण्याच्या त्यांना कॉल करणार नाही तर मी आता‌.
मग मला नंबर पाठवतो म्हंटलीस अजून पाठवली नाहीस.
लक्षात नाही अ ग माझ्या, लक्षात राहत नाही ग.
झाले ग माझे कॉल आता तुला लागलं तर ठीक नाही तर आता. तू मला पाठव तू मला नंबर.
जर मग काय तर जरा माझ्या लक्षात राहत नाही ना त्यामुळे तु जरा मला टेक्स्ट ला नाही तर कुठ अस मेसेज फोन ठेव मी पाठवतो तुला नंबर.
कारण की कसं झालं आता सगळ्यांना कॉल करून झाले मग नंतर. आता, माझ्या बहिणीला पण कॉल करून झालाय ग. मग त्यामुळे आता कसं पण काळा कुठं तर लावायलाच पाहिजे, आता त्यांना पण पाहिजे च आहे कॉल म्हणजे ठीक आहे.
दोघांना पण गरज असते
होय मला लाजून आता पाच पाच दहा आता पा आणि येतीलच तीस पर्यंत कॉलर्फ्रेंड हायतच ते ते फ्रेंड कॉलचा मग मला अजून दोघी पाहिजेच मग ती एखाद्या वेळेस ऍडजस्ट होईल मग नंतर परत तुला कॉल लागला तर चांगलच आहे.
व ला तस म्हणजे आपला आपल्यात बोलायला येत म्हणजे काहीतरी विषय निघतोय. त्यांच्यासोबत बोलायचं काय.
हो ते तर आहे एक. एका कॉलमध्येध्ये जे बोलणं होईल ते एवढंच असते म्हणजे तू कुठं राहतेस काय करतेस एवढंच.
ते पण बोलायचं नाही म्हन पर्सनल.
होय ते तर आहे सड पण म्हणजे असं कुठं काय राहतायसा तिथं काय फिरायला वगैरे आहे असं विचारलं तर असं तेवढाच एका कॉलमध्येच होऊन जाते दुसऱ्या कॉलमध्येध्ये काय बोलायचं कळतच नाही.
मग.
आता बघायचं ज्यांचा प्रोफाईल टास्क कम्प्लीट आहे त्यांना तरी फोन लावा म्हंटलं तर ह.
जा चालत तेना तसं.
हा चालत की ज्यांचा प्रॉपर टास्क कमप्लीट आहे त्यांना लावायचं चालते म्हटलं. फक्त प्रोफाईल टास्क कमप्लीटेड पाहिजे.
नम्रता हाय तिला बोलुया मग. तू लावलस का तिला
नाही नाही लावायला मी तीला आता फो आता तिला ती काहीतरी कामात असल. मग तिला लावु बघायचा आधी पहिला साधा कॉल करून बघायला पाहिजे तिला
होय.
कामात वगैरे नसली तर चांगलीच आहे.
हम् काय करतात बाई कॉलला कोणी सांगितलं की आवाज होईल हेच मी काय बोलायचं तर ह्याच्यात
बसलेले तिथ तर एवढा आवाज याल म्हणून इथ आत येऊन बसलोय इथ आता मागं गाड्यांचा आवाज झालाय
कुठ जायाच जंगलात कुठ आत्ता च्या आता बोलायला पण
कुठं जायच आता शांत ठिकाणी हुडूकय पाहिजे तिकनग
डोंगरावर जाय पाहिजे
डोंगरावर जायला पाहिजे होय
होय
काय होत नाही मग ते हच्यामुळे तर कुठं चालू आहे
मा आ माझा आलात सोड आहे
थांब हॅलो झालं वाटतं दहा मिनिट
बरं ठीक आहे तू कर मग लागला तर
टिक